हॅलो हा अनिता बोलते ना? हॅलो, आवाज येतोय माझा? अनिता बोलतेस ना. अच्छा, ओके काय करते?
काहीच नाही आता जेवण करते.
आताशी दोन वाजले ना गं
हो भूकच नाही लागली.
हम, वेळेवर जेवण करायचं ना म्हणून ना एवढी बारीक आहे तु
हो..
दिवसातून किती वेळा जेवण करते तू?
एकस
बाई गं, एकच वेळा नाही जेवण करायचं ना मग आप पण तुम तू लोकांना काय मार्गदर्शन
दोनदा जेवण करते दोनदा झाले. नाही पण मग आपण आरोग्यावर काम करतो. आपण आपणच जर एक वेळा जेवण करणार तर- समोरच्या ज्या महिला आहेत त्यांना आपण काय मार्गदर्शन करनार.
भूकच नाही लागली तर काय दोन तास.
पण समोरच्या माण लोकांना क कसं अं त्यांना पटवून देणार की अ तुम्ही एवढ्या वेळा जेवण करायला पाहिजे असं किंवा तुम्ही हे हे खाल्लं पाहिजे असं आपण- आपलं आपण कसं सांगणार हे ना-
हम्म, आज जेवण केलं. तीन दिवस जेवणच नाही केलं.
असं नाही करायचं म्हणून तुला चक्कर येऊन तू आजारी पडली कमी जेवण करत म्हणून वजन कमी आहे वजन वाढवण्यासाठी प्रोटीनच्या गोष्टी खायला पाहिजे. किती वजन?
बेचाळीस
अरे बाप रे म बारिक दिस पण तू चेहऱ्यावरून बारीक दिसते ना ग ह आपणच एक, नाही म्हणजे दोन दोन तीन वेळा तरी जेवण करायला पाहिजे आपण दुसऱ्यांना पण सांगायच तर आपण आपणच जर केलं नाही तर, दुसरे कसं ऐकतील आपलं. हे ना. हम्म, बाकी काय चालूय.
कााहीच नाही.
तुज सरीता शिवा हा बोल ना. कामाच काय काय सुरू आहे तिचं हॅलो- आवाज येतोय का आता? आवाज येतोय का? अच्छा तुझ कामाच कामाच कस सुरू आहे का काय काय चालू
काम काही चालूच आहे पण दोन, तीन दिवस कामच नाही केलं.
हा मग आज काय काम केलं.
आज काम केलं ना-
काय केलं?
हा चिकल दिवस होता ना. तिथं मीटिंग होती. तिथं गेलो. आमची मे एकदम आणि आमचे सर आले होते.
हम्म. सरांनी मीटिंग घेतली होती का कोणता दिवस होता. टिक सेल सेल दिवस होता वाटत हे ना
हो.
कोणासोबत मिटिंग घेतली?
मा मालीमा सर आणि निरंजना मॅडम
ह कोणाची मिटिंग घेतली असत कोणाची मिटिंग घेतली असत.
किशोरी वयीन काय-
किशन वयीन मुली का? अच्छा- अच्छा. हम्म बाकी-
काय हॅलो! हॅलो,
हॅलो, आवाज येत माझा?
आता हो. तुमच्या कॉल नाही आला असत तर मी झोपूचं लागली होती. झोपली होती. हॅलो,
झोप तू तर म्हणत होते मी काय जेवण कर ते असं?
आता जेवण करते आता भूक लागली. ह्
अच्छा अच्छा म्हणजे आता झोपलेली होती आता उठू न तू जेवण करते.
हम् भूक लागली म्हणून.
ह्
नाही तर नाही जेवणच नाही केलं.
नाही ग वेळेवर जेवण करून घ्यायचं ना.
नाही सकाळी हो सकाळी एक चपाती खाल्ली ना.
हम्म. नाही जेवण राहायचं वेळेवर जेवण करायचं नाही तर बाकी या महिन्याचे झाला का सगळा डेटा वगैरे तुझा.
हो झाला.
हम.
जीरते दरवर्षी मुलांचे एवढेच बाकी आहे.
हम्म, हम्म, काय हो त्यांचं वजन बाकी आहे का?
वजन.
हा, अच्छा आणि नवीन गरोद दर किती नोंदणी होतंच? या महिन्याच्या, नऊ. बापरे या महिन्याचा नऊ गरोदर माता नवीन आहे.
नवीन.
बापरे! बरेच झाले ना मग आणि डिलवरी एका महिन्यात किती होते मग तुमच्या गावात.
एका महिन्यात तीन किंवा दोन, चार असं.
अच्छा! आणि दरवेळेस अशाच नोंदणी असतात का आठ, नऊ, दहा असे असतात.
नाही, एखाद्या महिन्याला. दोन किंवा एक, तीन, चार असं.
अच्छा म्हणजे या महिन्यात जास्त नोंदणी आली आहे.
हो, हो. मार्च मध्ये तर बारा होते.
बारा मी गरोदर तुझ्याकडे किती अंगणवाड्या आहेत.
तीन.
तीन अंगणवाडीत, हम बरोबर. हम्म आणि सुनीताचे दोन का?
दोन.
अच्छा! मग एक अंगणवाडी जी आहे, तिच्यामध्ये सुनीता मदत करायला येते का तुला?
नाही.
नाही, म्हणजे पूर्ण तीनच्या तीन अंगणवाडीतूच बघते.
माझ्याचकडे आहे.
अच्छा! चांगलंय. माझ्या पण आता माझ्या सीआरपींकडे तर सगळ्यांकडे तीन तीन अंगणवाड्या आहेत त्याच्यामुळे ते प्रत्येक मेहनत, येतच राहतात डिलिवऱ्या पण गरोदर पण मुलं पण चालूच असत. हम्म. बाकी अजून, घरात काय काय चालू यावर काय लावल काय लावणार आहे?
कपाशीच.
कपाशी कपाशी लावता का तुम्ही पटकन कपाशी लावतात का हम्म चांगलय. हम्म
नाही मक्की आणि शेंगे पण सांगत होते पण नाही. शेतामध्ये करायला कोणीच नाही आहे ना कोणीच नाही आहे तर
काम करणार शेतात काम करणार माणसं नाहीयेत.
कोणीच नाही आहे ना कोणीच नाही.
मग कापूस लावते मग तुम्ही अ लोकांन मजुर आणि तू काय करशील, तू काय-काय करशील?
करणार ना गेल्या वर्षी पण केले ना.
हो का म्हणजे हे पण काम करायचं आणि शेतात पण दोघी काम करायचे का?
हो बारा, एक वाजेला आपलं काम करून लगेच मग शेतामध्ये
शेतात चालल जायच.
हो.
चांगलंय दोघींना मस्त करून घतो म्हणजे नऊ, बारा ब पर्यंत एक बॅबच काम आणि मग बारानंतर शेतात काम.
शेतात.
चांगलंय
सगळे तर अ त्याला निघून जातात. बारा, एक वाजेलाच घरी कोणीच नाही घरी राहतात.
हा मग सगळे कुठे हा सगळे कुठे-कुठे जातात नाही का पण मग जो जो जो तो आपापल्या कामात हे होतो.
हम.
हम्म. चांगलाय तुझ-तुझं काय बोलणं होतच नाही.
नाही.
हम. बोलून घ्यायचं ना काय आता एवढं हे करायचं. आज तुमच्या
वेग-वेगळं.
एकत्र राहते पण हां
हा म्हणजे अजून एकत्र असत तर अजून जास्त चांगलं दिसलं असत सगळ्या जास्त मुली दिसल्या असत्या. असो. ना ठीक आहे जाऊ द्या आता जे झालं. काय करता? मग बाकी? ते तू प्रोटीन पाऊंड घेते का तू गरोदर मातांच?
हो.
या महिन्यात झालंय का? या महिन्याच झालंय का बाकी की हाये?
बाकी आहे.
अच्छा करून घ्यायच आता डेट. हा हा आता या दोन तीन दिवसामध्ये करून घ्यायच ते, ऑनलाईन डेटा भरायचा त्या तेव्हा लागेलच करून ठेवायचं.
हो. नाही ते क्युडल मध्ये ना असो ते ऑप्शनच नाही येते ना. अंजलीने सांगितलं ना तुम्हाला?
ते कोठत स् करायचं का?
हो. ते.
कराय ना ते ना फिल्ट मधून जाऊन ते करायच. करायचं आहे ते, तेव्हा सांगितलं करून दिलं असत तुला मी.
हम्म.
मी तुला समजून सांगेल.
हो.